हा.
हॅलो, काय करतय?
जेवण बनवतो. तुम्ही काय करताय.
आम्ही पण जेवण बनवतोय.
हा झाला की नाही.
त्या झाला तुमचा?
आमच आत्ता चालू आहे बघा सुरुवात आहे.
न वेळकला आज
मग जरा वेळ झाला आज
हो.
हम्म.
् मुले काय करते.
मुलगा आता गेला खेळायला खाली जर असं होमवर्क कालचा पण बेंडिंग होता त्याचा आजचा पण पेंडिंग होता आज झोपला नाही तो दुपारी त्याला म्हटलं करां अभ्यास म्हटलं थोडा होमवर्क इंगलिजचा आस
हा.
मग परत थोड्या वेळ खेळू नये म्हटलं आणि मग परत मराठीचा कर म्हटले. आता गेलाय खाली खेळ सायकल तर मग काय करताय? इथं किंडर गार्डन प्री स्कूल मध्ये आहे.
हा हा. कितवीेत आहे.
एल् के यु केे जिला
हो.
हा.
ह ह.
म तुमचं कस चाललंय तुम्ही वर् किंगात का
काय नाही होय वर्किंग आहे.
हा काय करता
काय नाही घरीच ऑनलाईन काम
हा हा हा मग कोण कोण असत घरी
घरी मी मिस्टर माझे लहान मुलगे सासूबाई सास े नंदुबाई नंदुबाईंची मुली आहे. हम् तुमच्या घरी
आमच्या घरी मी मिस्टर सासूबाई आणि सासरीे
ह.
हां अनभल का?
तुम्ही काय करताय
मी पण काय आहे कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून आहे परत घरी ऑनलाईन वर्किंग करते
हा हा
हम्म
ते काम करायचं घरी बसून
हा हा एज्युकेशन किती झाले
एम ए झालं माझं
हो
हम मग तुमचं काय काय झालंय
माझा अजून चालू आहे नर्सिंग जीएनएम
हा कसून कस करतायक
माझं एक्सट्रून झालं लहान बाळ आहे त्यामुळे एक्स्रून आला आता अ रे बलर होहत
हा हा हम् ह
आता पुढच्या महिन्यात एक्झाम आहे मग थर्ड इयर
झाल का लास्ट इयर का म
होय लास्ट इयर मग सहा महिने इंटर्नशिप
ह
मगजाब
झाले की आणखीन एक वर्षभर लागेल
हो अजून दोन वर्ष लागतील
हम्म
हम्म
मग काय स्वयपाकाला
आज काय चवळीच्या आमटी आंबाड्याची भाजी होय तुमच्यात नाही बनवत
आमच्यात आम्ही कधी चवळीची उसळ पण नाही बनवली उसळ बनवतात माहितीत पण आमटीचं काय बाबा माहित नव्हतं
हा आमच्यात आमठ्या आवडते चवळीची
हो कशी कराय
हा काय चवळी उकडून घेते कुकर ला मग जरा तेल घालायचं चवळी उकडल्यानंतर
हम् हम
ते मग तेलात जिरा मोहरी फोडणी घालायची कडीीपत्ता
हम्म
जरा काांदा ह ह हा मग कांदा भाजला ग हळद घालायची चटणी घालायची त्यातचा होळी घालायची मग चवळी उकळी आली की मग खोबरं खतींबर
म्हणजे पेस्ट करून घालायची काय तसंच वरून घालायच
खू बेस्ट करून नको
कोथिम बिरणी अ खूप टेस्ट घालायची का हा हा अजून मग
भाजीला आंबाडा
अंबाड्याची भाजी अरे वा
आवडते काय
लय
होय मला येत नाही सासूबाई बनवणार आहेत
होय काय
हो
मग आणि काय भाकरी भाजी सोबत
होय भाकरी भाकरी आमचात जास्त भाकरी आवडते चपाती जास्त कोण नाही खाइत
करीने बनवत जास्त शक्यतो चपातीच
हो आमच्यात पण असते रोज कारण रोज डबा असतोय त्यामुळं चपातीचं बनवावी लागते
हा हा
संध्याकाळी भाकरी
रोज संध्याकाळी भाकरी का
होय तुमच्यात आज काय मेन्यू
आमच्यात काही नाही बाबा आज एकच काहीतरी बनवायचय शेपूची भाजी बनवणारे आणि वांग्याच एकच कालवण करायचं
हा हा नॉनव्हेज खाताय काय नाही
मग
हम्म काय करते बाळ तुमचा आवाज येतोय.
बाळ खेळतंय आता खाऊ खाल्लाय दूध घातलंय आता खेळतय.
हा हा ह बाकीचं आवरलं कां सगळं
हो आवरलं
हम् किती वर्षाची आहे मुलगी
वर्षाची नाही नऊ महिन्याची
हा हा हा छोटी ना खूपच मग
होय छोटी हाय
मग
त्या नाही आता रांगायला शिकले जरा उभारत्या
हा हा ह झाले नऊ महिने म्हणल्यावर लवकर तरी चालाय शिकली की
होय प्रॉपर चालत नाही पण धरून उभारत्या जरा जरा असं धरत चालत्या
आमच्या ताईंचा मुलगा दीड वर्षाचा आहे अजून आता धरून उभा राहायला शिकलाय दीड सोळा अजून त्याला चालता येत नाही बोलायला फक्त शिकलाय आता जरा हा मुलगा बा म्हणजे नॉर्मली शब्द बाबा मामा
हम्म हि पण बोलत्या तशी पप्पा पप्पा म्हणत्या बाबा म्हणत्या.
हा.
भूक लागली की मम्मी मम्मी म्हणत्या होय.
हुशाराय हाय वाटतं बरीच.
लईच हुशार हाय. गाणं म्हण म्हटलं की आ करत्या. अ हम्म
अ हं अ हा हा
गाणं म्हण म्हटलं की चालू करत्या अशी
होय होय काय
अ
हं छान आय छान हाय गाणं.
ह हा हम्म हम्म. हम्म. हम्म. मग झाला आवरली तयारी झाली सगळी स्वयंपाकाची?
तयारी आत्ता चवळी उकडून घेतल्या. आता भात लावाल्या भाकऱ्या कराय च्या म सासूबाई आल्या की भाजी करून घेणार आहेत.
भाजी करून घाटली. आंबाड्याच्या भाजीला लै हे लागतय कष्ट लई आहेत भाजीला त्या.
होय पण छान लागत्या. अ माझी मम्मी पण छान बनवते.
हम्म हम्म, माझी पण मम्मी छा न बनवते बाबा आंबाड्याची भाजी.
होय मंम्मी कुठ असत्या तुमची?
आमची मम्मी माझं माहेरी इचलकरंजी आणि सासर कोरूची.
हो काय मी पण इचलकरंजीतच आहे कुठे आहे इचलकरंजी?
इचलकरंजीत कबनूर कबनूर मध्ये येती ती.
होय काय, हा हा. अ अ काय नाय. माझी मम्मी कर्नाटकात असत्या.
हा हा. म
काय नाय.
ह माझं पण आता पीठ मळायचं चालू हाय चपातीला. चपात्या गरम करायच्या तेवढ लाल भाकरी करून
अय
कुकर लावलाय भाताचा मी पण.
जेवायला कधी बसताय?
जेवला रात्री आम्हाला अकरा वाजतात उशिर होतोय. हम्म हा.
होय.
लवकर येत नाहीत मिस्टर.
हां हा.
जाऊबाईपण नसल्यामुळं
आमच्यात नऊ वाजता, म्हणजे जेवण लागतंय.
हा आमचत माय एवढं, आम्ही नऊ ला स्वयंपाक करतो आज जरा स रेंज प्रॉब्लेम होता, त्यामुळे म्हंटलं आता. स्वयंपाक करून घ्यायचा, मग एकदा बसले की परत नाही उठायचं आता.
हो,
सकाळची पण माझी ड्युटी आहे आलीच तिकड त्यांना नऊ वाजता जेवण लागतय डबा घ्यायला येतात ते इथं म्हणतानं. स्वतःच बनवूया म्हटलं परत नंतर न घाई घाई होत्या सासू आल्या नंतर चपाती करते. भाजी आमठी थोडी करून घ्यायचं भात भाज्या.
जॉईंट फॅमिली आहे काय तुमची?
जॉईंट फॅमिलीअशी, नाही, पण जाऊबाई कशा आता जरस आजारी असल्यामुळे का, नाही त्या माहेरी गेलात त्या, त्यामुळे धाकटे सासरे कामानिमित्त, इकडं आमच्या घरी
हा जावबाईंना किती मुलं आहे त?
त्यांना दोन मुल हायत, एक मुलगा सोळा महिना चा, अन् एक मुलगा सहा वर्षाच.
थांब, तरी गॅप भरपूर आहे, मुलांमध्यी.
हो फारच,
हम,
चालतेय ठेवऊ, का म.
हो हो चालेल, थँक यू!